हॅलो
काय करायला.
हो
काय करायला.
मी सध्या वाचन करत आहो.
अ काय भचा लागला.
हा हा अअअअ
काय वाचाय लागला.
मी सध्या काहीच नाही वाचत आहो, मी सध्या जरा जरा वाचत आहो आणि नंतर मग अ रिपोर्ट लिहित होतो झोपायच्या अगोदर.
हो का या त्या ताई आलत्या खालच्या सांगू लागल्या.
काय सांगायचं होतं.
असं हे तसं हे. मराठीतले गावरानी समजते ना.
हो
हा मग तसं बोल.
हां बोला.
बाय त्या सांगू लागल्या काय नाय असच असं होते तसं होते इथं. तुम्हाला तुमचे समन्वय कसे मार्गदर्शन करतात कसं करतात म्हणू लागल्या. ना नाही जसं करतील तसं करतील. आसावरी, आसावरी मॅम नं काय काय सांगितलं, काय काय नाही.
ए बाई ऐक ना आपण बोलू सरले, एकाच ग्रुपमध्ये टाका म्हणा आम्हाला.
तुम्हाला एका ग्रुपमधे टाकायलं काय हे येत हो ते सर जसे गटं पडतील तसे टाकतील, आता तू बोल ना. सर मला एवढी मोठी बहीण आहे, म्हणा माहि तुला समजत नाही तुला बोलायले.
आईचा फोन आला होता आता.
हहां.
आई म्हणी काय चालूये, म्हणला नेमका चालू म्हणलं जेवून.
हम्म
अवो म्हणी कायच म्हणी, काहीच नाही म्हटलं, मनीचे पोरग आलं का घरी, म्या म्हटलं हो.
हम्म.
अ म्हणले देऊ का तिच्याच, मला हो म्हणलं देतं, म्हणे मग तिच्याचा संभाळीन. म्हणलं दे मंग म्हणे फुवारनी केली म्हणे आज. काही नाही म्हणे मग, हो मग जेवण घेऊन झालं म्हणे नेमकंच. होय वैशभ ऑईल बोलले ते घरी.
सुभाष शाळेत जात नाही कारे?
जाती.
सुभ्याकडे लक्ष देरे जरासा विकास.
तू द्देना
काय द्यावं लक्ष त्याच्यावर, लहान इतकं अभ्यास करत नाही काय नाही.
हा चं मग तेच जेवण घेऊण केलं म्हणे, वैशू बाईलं बोलले ते व्हिडिओ कॉलवर.
वैशुबाईचं मस्त तब्बेत.
ववैशुबाईच मस्त चालूये मस्त सध्या.
हम्
हम्म
विशालफोन नई आल्ता का तुले
नाही विशालचा अजून नाहीं आला.
नाही रोज ते येते मग, म्हटलं आज कसा नही आला.
आता उद्याला
ते ताई म्हणवू लागल्या, काय नाही म्हणत वह्या घीया करायची काही गरज नाही म्हणं.
हम
काहीच करायचं नाही नाय मेनू एकच मोठी वही करायची म्हणे. हा.
हम्म, बोलो.
सरळ बोलणंआ?
मग झोप येईली आता, नाही नाही नाही. नाही नाही नाही सध्या नाही म्हणे ग नाही बारा वाजता.
नाही दहा मिनिटच बोल म्हून तू कोण असा करत बरं.
नाही बारा वाजेक बोलेल तू.
मग ते कम्प्लीट करून द्यायचे आहेत ना सगळे, तू सांग मी हि रिकॉर्डिंग हे रिकॉर्डिंग व्हते, तिकडं जाते, तरी तुला हे नाही. तरी तू व्ययस्थित बोलत नाहीस, असा कसा मित्रयेरे? तु आ
हो, मंग तुही तू तू सा आजचा रिपोर्ट लिहायली.
मी आजचा नाही रिपोर्ट लिहायली.
बर, तू ते उद्याच कोणकोणते आपले सत्र होणार आहेत ते बघितले का?
नाही पाहिलेेच नाही मी अजून. कोणते म्हणतो मला आधी सांग बर मी लिहून घेतो.
ते सरांनी आपल्या अ व्हाट्सअपचा गट, व्हॉट्सपचा गट आहे ना गट.
हो हो गटावर पाठवल गटावर.
तर त्या गटावर पाठवल.
वीक्या आई काय म्हणे मला माहित आहे का? रोज रात्री झोपताना म्हणी, नारळाच तेल लावत जाय म्हणी पायाले.
हम्म पायाले, आव बाई हा हा बरोबर.
हा सांग सांग. अरे बुवा सांग.
अव बाई इथ बाकीच्या लोकहिली डोक श्याला लावायला भेटत नाही. आण तू पायाला लावाय लागली. जरासच, बरोबर बरोबर बरोबर राय नाव तू.
काय म्या काय करू, अ बाकीचा लोकांना भेटतात मी काय करू. मला भेटत्या ना.
मी आईला सांगितल तुझ नाव. तू हिंट म्हणून.
हो काय मी काकूला सांगणार आहे फोन करून. काकू हेच हींटी हे.
म्या सांगितल. नुसत नुसत मी सांगितल आईले, नुसत हिंडवते म्हणल बाजारात. आज गेलो म्हणल आम्ही, आणि नुसत हिंडवल म्हणल. घेत काहीच नाही नुसत इकड चाल तिकड चाल, तिकड चाल. इकडे चाल. नुसत हिंडवते म्हणतो. आता उद्यापासून मी जातच नाही म्हणतो हिच्यासोबत.
विकास दादा सोबतच जायच ना. नाहीतर कोणा सोबत जायच. मग मी त्याास सोबत जात असतो. मी दुसऱ्या सोबत
मग आता मी सांगतो आता कुठ थांबायच आहे. काय?
त्या पोरी म्हणु लागल्या असच. सगळ्या जणी भो भो करतात म्हणल.
हा
पूजा दीदीनी. तेच म्हणल, ते सांगत होते.
काय सांगत होते.
ते म्हणू लागल्या कि, बवा सगळ्याच दादा आहे अस.
आस आस
हा दरवाजा उघडाच ठेवला.
नाही दरवाजा लावेल आमचा.
अरे आमचा ती पोरवी गेली बायबल घेऊन तशीच गेली उडा ठेवून दरवाजा. रोज अशीच करते ती. पोरगी आमच्यासोबत येते आमचा दरवाजा उा करते चालले जाते आहा रात्रभरचछट असतात रोजमेरी. जवल तोा केतील मारतोच त आता लेज मारतो घे लावून बाहेर लावून घेऊ.
हॅलो हॅलो.
हा
उद्या उपाश म्हणलं उद्या उपाश म्हणलं हा. उद्या एकादशी यता ना. माहती आहे तु तु काहीच नव्हतं माहि मु कशा.
हो काकू बदाम भिजत घातले मी.
हा बदाम खातसा काय येडे. त्या बापान पाहिल्या का बापान पाहिल्या का उपासाहेब बदामी.
मग मा बाप तकास लागते ना.
आपण ते बापानं पाहिल का म्हणलं?
हो मग काजु बदाम खात असता.
अजल वाटे काजू बदाम खात नसतात बरं मी म्याडवाणी करू नको आखी. हॅलो हा उपासा जमत नाहीत. आईनें म सांगितलं आज हरभरे भिजू घाल नको ना फक्त शेगदानी घालून मी शेंगदानीच घातले.
बरं
हा हारप ना खाऊ नको म्हणे उद्या उपास आहे म्हणे.
अरे मग भिजू घातली पण मी तर कोमा नाही टाकतो मग.
का म्याड आहे का तूल आ. ल नाही का उद्या माहित नाही का एखादश लक्ष नव्हत तु तु. तुला झोपायचं बरं लक्ष राहते तु. तुले दोन टाइमाच जेवायले ते बरं लक्ष राहते.
म विकास दादा
मग आपल्याला. आले आपल्याले वर्षातून दोनदाच उपसाचे एकदा शिवरात्रीले आणिदा आले. तर मग जरा बरोबर राहा माणसानं.
हा घातलाय मग भिजू आता ते? मी ते त्याला हे करतो ना शेला आपला कपड्यात बांधतो आपल्या ह्याच्यात दसतीत तर कोब येतात मग मस्त. मोड येतात मस्तले मस्त लागतात मग ते हा
एक सांगू?
नको सांगू राह दे तो तो हो तो आज जवळ राह दे.
अ आपले कपडे धुवायचे होती.
हो हो माग विचस ज तुला काय वाटते का रय जर असं. हात दुखायला लागले आता नाही धुत कपडे बिपडे ते.
हो धुवत असतात धुवत असतात भावाचे कपडे बहीण नाही धुणार तुम्हा कोणधणारी?
जाय रे भावाचे कपडे बहिण्यात घणार तर कोणणारे जाय तिकड. अधू तो ह ना द्या आणन विकास साहिल चालला होता का नाही रे तू आम्हाला कसतरी वाटू लागलं रे.
हो यार ते या आरोगीच गेल्या म
हे पण जाऊ दे ना त्याच्या भवितव्यासाठी चांगले आपण काय म्हणावं त्याच्यात
हो बरोबर आहे.
का नाही. आता ते पोरग म्हणते तिकड जाऊन साक्षी ताई मला माहितेय साक्षीताई म्हणे मी काही टाईमपास करत नाही म्हणे काहीच खरच अभ्यास करतोय म्हणे मी हॅलो कर म्हणल दादा आपण काय म्हणावं बर विकास दादा त्याले
बरोबर हाय बरोबर हाय
पण आपण अजून म्हणा इथं त्या पोराचं काय झालं नाही अजून उद्या नोकरी नाही लागली तर म्हणायचं पाहा हेनाच केलं असं होते ना रे आता कोणीही पाय कोणी कोणाला यश मिळल का नाही कोणी असं म्हणणार नाही. की याच्यामुळे मिळलं पण कुणाला अपयश आलं का नाही. कोणी मग नाव टाकत असतय
होय आता दिस इस हे बरोबर आहे.
हा मग मला असं वाटतय कशाला दुसऱ्याच्यात इंटरफेअर करायचा बिन फालतु
बरोबर आहे बरोबर आहे त्याचं आयुष्य त्याच्या सोबत
त्याचे निर्णय ते घेते ना आपल्याला काय घेणं देणं म्हणून मी त्याला नाय तर डायरेक्ट काय म्हणलं की पनवी ना घेतला ना बाबू मग तूव तू कर म्हणलं फक्त अभ्यासच कर म्हणलं नाही तर म्हणलं
हो रिकामे कामे करून असते
होय ना त्याला म्हटलं ना रिकामे काम कशाला करतो म्हटलं हो अभ्यासच की
हम
मी उद्या विकास दादा एकाच वही घेणार हाव ती दादा वही हाय ना माझ्या जवळं ती वही त्याच वही वर लिहू का
नाय मले दे ती वही माई वही मला वापस दे मले मले माझी वई वापस क दे
हो देतो रे उद्याच देतो. घेऊन घे
मले माझी वई वापस पाहिजे.
देतो म्हणलं ना हेच त मी केलती का नाय विकास दादा हे स्पेशल थांबनारे
मले माझी वय वापस पाहिजे. मले माझी वय वापस पाहिजेल
ए बाई त्याचाच सगळं पेन मारता विकास दादा काऊन तू श शहाणावाणी करायला. लागला बरं
मले माझी वही वापस पाहिजे.
हो देतो उद्याच्या उद्याच
आव मला आता
हो ये बाहेर ये बाहेर देऊन दे हो मॅम मॅमकड देतो आत्ता येेऊन जाय.
नाय. उद्या सकाळी.
याच्यात का नाही म्या हे लिहील ना सब्जेक्ट लिहिले न इतके हा
मले उद्या सी. एस. आर. ची वही देझो
माही का विकस दादा लय महत्त्वाच आहे. बर सी. एस. आर या याच्यात
काय म तुया साठी नाही माया साठी महत्त्वाचं हाय.
हो तुया साठी आहे. पण मी म्हणाली की तूच तर म्हणला की लय चांगलं हे व्हायले. म्हणून
काय?
विकस दादा याची माहिती काढ बर वाच बर विकास दादा निर्भया पतक निर्भया ते वाचाया सांगतलं, ना झपके मॅम ना आपल्याला
ते नंतर वाचतो. तू त्या आता फोन कटला की-
बरबर ठीक आहे, मग थांब आपण मदच कट दाबतो दोन मिनिटात आता, माय माहेत अजून पाच राहिले नाही. तू तर सुद्धा बोलत, पण नाहीस काहीच नाही तुला जर अशी, अक्कल नाही जराशी.
तुले अक्काल आहे का? तू फोन मला फोन कम्प्लीट करायचे तर तू हे कराला लागली.
अरे तूझ होत नाहीत ना रे कम्प्लीट तुम्ही एवढे तीस एका दिवसात हला आले का? दोन महिने झाले मी करा लागली.
अहो मया जवळ लय मोठे कान्टॅक्ट येत मी कोणाले फोन लावतो.
फोन लावत असलं आणि त्याच्या ऍप डाऊनलोड कराला लागते. नंतर प्रोफाईल बनवा लागते, नसते का फोन लावल्या न वत असते का येड्या.
असं असं असते का मला नाही ना माहितीबर झाली सांगितलं तू मला.
हम् ह! हंहंहं नाहीत नाहीत का गावरान बोलते नाहीत नाही म्हणलं गावरांन बोलत प्रोफेशनल बोलते. काय देेवा!
हं! आमच्या मशीदे आमचं वावरातलं कुठ संप झालं.
कसं खाय रे!
जरासच राहिलं आता पप्पा दादर पेरा राहिली. आमच्या वावरात.
हम्म!
आ ते गावाकडे ऐक ना! आ ते गावांकडे असतो ते गावरानी शब्द आ इथं कसे जरा प्रोफेशनल शब्द कानावर पडाय लागले तर तोंडातून प्रोफेशल शब्दच निघालागले.